हॅलो मला आवाज आला काय हो हो य की बोला हम्म काय करालस
काय नाही बघा बसल तुम्ही
काय नाही बसलय जेवलीस
हो हो आत्ताच तुम्ही जे
व नाही अजून
हम्म हम्म हम्
मग आणि काय का मग कशी काय तोनली काय नाही असं सज
हा हा हम्
हम्म
बा होय पाऊस म्हणजे काल लागलीला आज काय पाऊसात एवढं दिसत नाही येईलस वाढत नाही हम् हम्म
मग काय रेसिपी काय के दिस का नाही घरात
होय केलेली की तर एक रेसिपी आहे ती तुम्हाला मी ट्राय करेन
ह
तर आता आपण कैरीचे खूप म्हणजे कैरी ही आपल्याला खूपच आवडते आधीपासून आणि तेला आपण म्हणजे आता पाऊस लाग मग आहे त्यामुळे आधी आपण करून ठेेतोय कैरीची चटणी अस दे प कैरीची तुकू म्हणून एक पदार्थ आहे आपला तो सुद्धा आपण करतोय किंवा कै तिरची डाळ असं म्हणजे हे करतोय आपण तर म्ी पहिला तुमच्याशी कैरीची डाळ ही रेसिपी ट्राय कर तर आपण कस हे करत की चैत्री आपलं चैत्र वगैरे आला किंवा गौरीच्या हळदी कुंकवासाठी आपण एक पदार्थ आवत अजून बनवते बघा तो म्हणजे कुठला कैरीची डाळ तर पहिलं काय करायचं कि आपण ही हे बनवण्यासाठी कैरी स्वच्छ धुऊून घ्यायची मग त्यानंतर काय करायचं हे भिजवलेली हरभरा डाळ असतय ना आपली ती भि म्हणजे भिजवायची हरभरा डाल आणि ती घ्यायची थोडं म्हणजे एक दहा एक अर्ध तास ती भिजून ठेवायची हरभरडा आणि थोड्या ना
थोड्या नंतर काय मग कैरीचा किस करायचा कैरीचा किस असतोय ना आपण
मग त्यानंतर ते एकत्र करायच दोन् हरभर डाळ आणि किस आणि मग त्यानंतर मिब घ
घातला तरी ंडा घालायचा ही घालून आपण डाळ वाटायची आपण
मिक्सरला आता कसय माहितय की आधीच्या जमान्यात लोक काय करायची की आपण वरवण ा पाटा म्हणे एक खूत्त माहित आहे ना
मा
मग ते पदार्थ अस त्या पदार्थांना ती वेगळीच चव होती त्या वेळी खर आता कस आहे की लोक म्हणजे ते वरवंट पाठ हात लावायला बघ आनी आत्ताच्या मुली मॉडेल जमण्याच्या आहेत त्यामुळे ते वाटणी वगैरे त नाही आ आपल्याक अ काय म्र आप हे मिक्सररच वा वाटायच आणि वाटून झाल्यानंतर काय करायचं मोहरे आणि हिंग असते आपलं ना त्याची अशी खमंग अशी फोडणी द्यायची आणि मग तुम्ही एक अर्धा एक तासानंतरही तुम्ही खाऊ शकताय आणि ही पण म्हणजे खूप असं खायला पण खूप छान वाटते किंवा भाकरी सोबत असू दे आणि ह्याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला आधीच सांगित की ग म्हणजे ह्याच्यात ग आता गणपती पण जवळ आलेत ना
होय होय
त्यामुळे हे तुम्ही बनवू शकताय नक्कीच आणि अजून एक रेसिपी तर आता कैरीच कैरी ह
काण धून स्वच्छ वगैरे करून घ्यायची
आणि पहिली गोष्ट लोनच आपल्याला खूप आवडते कारण आपण ज्यावेेळेस आपण आजारी असतो आपल्या म्हणजे तोंडाला चव वगैरे नसत मग आपण काय म्हणते हा माझ्या तोंडाला च मी काय ख म्हणजे लोणच एक अस पदार्थ की ते आजारी माण सगळं दुखन घालावू शकतय म ते थोडा प्रमाणात खायचं जास्त प्रमाणात पण नाही मग पहिला काय करायचं कैरी स्वच्छ धुवून घ्यायची
त आंबट म्हणजे न
म्हणजे नसय समजा ती कैरी तर ते काय कराय
थोड गुळाच प्रमाण वाढवाच आणि ग झा ग साखर असत का नाही ती थोडं प्रमाण वाढवून घ्यायचं आणि विशेष काय करायचं की लोणचं अस
तम करत असते
त्यावेळेस त्यात थोडं सुद्धा पाण्याचा अंश राहाला नाही पाहिजे
हा हा म्हणजे ते लोनच वर्षानु वर्ष आपण टिकवतोय होय आणि आपली लहान
खात ल किंवा आपण जास्त खायला बघतोय त्यामुळे जास्त दिव टघण्यासाठी एक म्हणजे त्यात पाणी राहू द्यायचं आणि
आणि एक लाडक म्हणा गलं तर आता कैरीची चटणी कैरी
कैरी तर काय कैरी सांगित तुम्हा कै चट करायला गे करा जेवणाची च वाढण्या खप चांग म्हणजे आ आपण पहि काय ची कैरी घायची ती स्वच्छ नी धुवायची मी अगोदरच सांगितलं तुम्हाला पुदी नात की नाही आणि हिरवी मिरची परत ते लसूण म्हण त्याची पे करून घ्या
आणि त्यानंतर गोळा्याने आपलं एकत्र वाटण करायचं आणि ते वाटण करून आपण
त्याच्या मिक्सर वर ते एकदम सगळंच गुळ जरा घालून पुदिनातेन सगळी चटणी वगैरे ते घालून
हा
ते हे करायचं म्हणजे ही चटणी पण खूप मस्त होत्या खायला आणि त तुम्ही भाकरी सोबत अस बाजरीच्या चपाती सोबत किंवा कशोत पण तमही खा
ण
मरी ववितह काय म्हणेिती काय
ती का पण खाल् तब वगैरे का बिगडत नाही प हा एक पदार्थ खाण्या ख
आणि दुसरा पदार्थ पण आपला पारंपरिक आहे आणि तो म्हणजे क पारंपरिक पण आहे आणि तो महाराष्ट्रीय पण आहे आणि ह्या सगळ्या म्हणजे कोणत्या पण ठिकाणी तुम्ही गेला तर ही तुम्हाला कैरीची तुम्हाला करून घालणारच त मी तर हे काय म्हणायला गेलं तर हचं नाव मी तुम्हाला म्हणजे वेगळंच आहे हचं नाव की काही जि तुकू म्हणून हा एक पदार्थ आहे तर हा पदार्थ बनवायसाठी आपण काय करायचं केक कैरी असते आपली तिचा कैरीचा किस करायचा
ह हां
मग ते कैरीचा किस झाल्यानंतर त्यात थोडं प्रमाणात गुळ घालायचा जास्त पण नाही घालायचा थोड्या प्रमाणात चवीनुसार आणि मग ते झालं की आपण तिकट तखट मीट असत
म तुम्ही लागू शकताय जस तुम्हा लहान रपाना चालत असाल तर ते थोडं प्रमाणात घलायचं
आणि आपलं मीठ असते ना ते घालायच त्यात थोड प्रमाणात आणि हे आधीच वाटण करून घ्या एक एकत्र मग त्यानंतर न जिरे मोहरीची आणि हिंगाची तुम्ही फोडणी देऊ शकता आणि म्हणजे
आणि म्हणजे खूपच खायला पण अस छान होते आणि वेगळं पण असं होते
ल मुलाना थोड प्रमाणात द्यायच आणि तुम्हाला मी हेच सांगेन की आपला महाराष्ट्रीयन पदार्थ अ एक आहे तो म्हणजे कुठला
कुठला पे प अस आपण त्यांना म्हणतोय
की आपल्या म्हणजे आपण ते खूप आवडीन पण पितो
लक ल
कि मला बाहेरच जास्त खाण्यात बघतात ना मला कोल्ड्रिंक्स आणून दे किंवा आपलं माझा वगैरे दे मग ते कस ते त्यांनी खूप दिवसापासून ब
दिवसापासून बनवलेलं असते पॅकिंग वगैरे आपण नाही बघितलेलं का नाही
त्यामुळे हे घरी तुम्ही बनवू शकताय कधी पण म्हणजे अजून पावसाळी तरी चालू झालेले नाहीय त्यामुळे हे तुम्ही न
त ब प आप माहित तुम्हाला पुून घ्यायचं पहि कैरी
कैरी उकरून घ्यायचा आणि तिचा घर काढायचा पूर्ण त्या कैरीचा र पूर्ण काढून घ्यायचं आणि त्या
हा हॅलो हॅलो
तर आपण वेल वेलची असते माहितीय वेलची जायफळ ज ते घालून तुम्ही हेच हे करू शकताय मग हे सगळं एकत्र करायचं
ह
जायफळ परत मीठ आणि काळ मीठ म्हणून असते बघा ती घालायच यात म्हणजे ते खायला चांगल होते आणि ते पियायला पण म्हणजे मस्त लागते आणि मग थोड्या वेळ नंतर हे काय एक तुम् ठे शकता आप
आपलं यापैकी म्ह
आपलं गार ठिकाणी सुद्धा ठेवू शकताय किंवा फ्रीजला सुद्धा ठेवू शकता हे एका अस नंतर हे म्हणजे गार होत त्यामुळे त्यात गारच हे असतं ना उकडून वगैरे घेतलेलं असत ते मग ते थोड्या वेळानें गार पडते मग ते तुम्ही फ्रीज ला किंवा हिला ठेवून ठेऊू शकता
ऊ शक आणि पहि काय होते काय आपल्या शरीराला फदावा देते क उन्हून आल्यावर काहीतरी प्रॉब्लेम आपल्याला वगरे
त्यानंतर तुम्ही हे पिऊ शकता तर तुम्हाला हे रेसिपी सांगल्यानंतर
उन्हाळ्यापून आपल्या संणतेय
हे कच्च्या करीचे पेय हे पिल्यान नाही आपल्या शरीराला म्हणजे पाण्याचं प्रमाण प गो त आपल्या
होय होय हा ह नाही प्रॉब्लेम अस
चन क्रियेला हे होते म्हणजे त्याची रसायनाची निर्मिती वाढते आणि त्यामुळे अचन त प त्याच्यामुळे पहिली गोष्ट हत आंबलं असल्यामुळे त्याच्यात काय होते विटॅमिन सी असतेय बघा तो आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतोय आणि रोग प्रत प्रतिकारक शक्ती सुद्धा पहि गो आ मुं पिंप वरतेत त्यामुळे त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे म हवर
हा हा छानंतरे सुध तुम हा आम्ही करून बघी नाही सांगिता
पेय वर तुम् त्यां नक्च खाऊ घाला
हा हा होय होय हा बरोबर
नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि तुमच्या आजूबाजूला असते त्यांना सुधा हे करून घातलं तरी म्हणजे त्यांनी सुधा प पिल्यान त्यांना पण हे होईल
य होय चालते चालते हा हा चालते चाल ठव का